हॅलो
हा येतो का आवाज माझा?
हो येतो ना, नमस्कार ताई.
नमस्कार नमस्कार, काय म्हणता कशा आहात?
मी मजेत, तुम्ही?
मी पण मजेत, मजेत. काय म्हणता बाकी? आमच्याकडे ना सध्या पावसाने आराम घेतलाय. सध्या पाऊस नाही आमच्याकडे अस मध्ये अध्ये एक सर येऊन जाते. हम्म हो का आमच्याकडे त्यानी मागच्यावेळेचया माग संडे ला चांगलाच पूर आणला होता. म्हणजे आणि आता आता सध्या आराम करतोय तो म्हणजे
नाही पाऊस पाहिजे सुद्धा का ना पर्यावरणासाठ
हो हो ना नाही पाऊस तर पाहिजेच आता लोकांनी कशी पेरणी वगैरे केली आहे ना शेतकऱ्यांनी. तर पाऊस तर पाहिजेच. पडायलाच पाहिजे पाऊस आता.
पाऊसच पडला नाही तर सगळं वातावरण प्रदूषित होईल ना.
होऊन जाईल नाही खरंचय. पाण्याचे त पाण्याची टंचा तयार होईल आपल्याला पण म्हणजे पाऊस नाही आत्ताच मे पाऊस एवढा जून नाही नाही पडलाच नाही त्याच्यामुळे किती किती पाणी टंचाई झाली होती सगळीकडे‌. आणि पाणी अजी हो हो पाणी अजिबात नव्हतं.
पाऊस पडणं पण खूप महत्त्वाचं आहे बघा ना शेतकरी आता सध्या कसं शेती पेरणीसाठी
शेती लागवडीसाठीठी त्यांना पावसाची खूप गरज आहे.
गरज आहे हो.
आणि पाऊसच नाही पडला तर हम्म उष्णता वाढते मग प्रत्येकांना ते आजार पसरतात.
हो हो हो
आणि झाडांची वाढ होत नाही बघा पाहिजे तेवढे आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही.
कळत नाही खरंचय हो हो
आणि पाऊस पडला म्हणजे कसं प्रत्येक जण एक एक झाड लावतच. म्हणजे प्रत्येकाला ज झाड लावण्याची आवड असतेच तर कस झाड एक वृक्षोप आपण जर केलं तर म्हणजे त्याचा प्रत्येकाला फायदा होत असतो.
होत असत हो हो हो हो. नाही आताच प्रत्येक शाळांमधन वृक्षारोपण एक दिवस पर्या म्हण साजरा करतात हल्ली. वृक्ष म्हणजे प्रत्येक शाळांमध्ये म्हणजे मुलांना प्रत्येकाने एक- एक झाड लावावं असं सांगतात सुद्धा आता. म्हणजे, पहिलं असं आपण शाळेमध्ये होतो त्यावेळे ना पर्यावरणाच अस दिंडी निघायची. वास्त वगैरे तेव्हा. तेव्हा आता तेवढं होत नाही पण शाळांमध्ये कसं म्हणजे प्रत्येक मुलांकडनं झाडं लावून घेतात आता शाळेच्या आवारामध्ये असं.
हो स्कूलमध्ये आता ते शिकवत‌ आहेत शाळेत बघा ना झाडे लावा झाडे जगवा याच्यावर माहिती देतात मग मुल तसं -तस प्रत्येक जण असं आवडीने झाड लावतय. आणि झाड लावल्यानंतर त्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचये.
महत्त्वाचं आहे खरंच आहे.
झाड पण आपली तेवढीच काळजी घेताना पुढे गेल्यावर.
हो -हो आणि झाडांमुळे तर आपल्याला अ म्हणजे प्रॉपर प्युअ- प्युअर ऑक्सिजन मिळतं ना. झाडत नसेल तर आपल्याला ऑक्सिजन पुढून मिळणार?
तेच तर आणि हा आणि ऑक्सिजन म्हणजे आपल्याला जर पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीये सध्या तर. रोगराई हे ते प्रत्येक आजाराशी वेगवेगळ्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे.
वाढत आहे हो- हो बरोबर आहे, हो.
त्यानंतर प्रदूषणय खूप खराब होऊन जातं उष्णता वाढल्यावर. प्लास्टिकचा कचरा वापरण टाळलं पाहिजे.
पाहिजे खरंचये. पण आता कसं ते सगळं हे झालंय ना कि म्हणजे अस पर- प्लास्टिक पास कस हे म्हणजे त्याचा विनाश नाही आपण करू शकत. प्लास्टिक असं आहे ते, हम्म ते कसं मातीमध्ये मिसळून नाही जात. ते तसच राहतं त्याच्यामुळे पण प्रदूषण खूप वाढ- वाढत चाललं आता सध्या. आणि प्लास्टिक च मध्ये पण म डे -मंडे असं प्लास्टिकच्या पिशव्यांची बंदी केली होती ती खूप बरं झालेलं उलटं ते. पण सगळंच ते नाही हे करत फॉलो नाही
नाही ते त्याच्यावर बंदी घालण खूप गरजेचं आहे बघा आता माणसांच्या जात तिला प्लास्टिक फेकवत पण जनावरांना नाही कळत ना ते.
हो ते आहेच त्याच्यामुळे किती जनावर गाहो हो म्हणजे खूप प्राणी त्याच्यामुळे पण म्हणजे गायी, बैल कस ते खातात ना प्लॅस्टिक. असं तेशामुळे पण तेच पण आता तब्येतीवरती खूप परिणाम होत त्याच्यावरती. असाय.
गाई- गाय झालं म्हशी झाल्या यांनी जर ते प्लास्टिक खाल्लं तर नुसत त्यांच्या ते पोटात जाणार अस त्या- त्यांना माहीत नाही
हो.
ते प्लास्टिक आहे आपण खावा की नाही खावा?
नका हो त्यांना कळत नाही ना तेवढं ते.
त्यांना- त्यांच दूध आपण पितो त्यामुळे आपल्या हे आ-आरोग्यावर तेवढाच परिणाम होतो ना.
होतोय खरंच आहे हो.
झाडं पण जपली पाहिजे, प्रत्येकाने प्लास्टिकचाही वापर कमी केला पाहिजे. तर मग आपली जी अ म्हणजे आपण आपलं जे झाड वाढवलेले आपण त्याचा कचरा आपण नियमितपणे आपणच जाळला पाहिजे
पाहिजे खरंच आहे हो पण आता तेवढं कोण तर नाही करत हम्म असं आहे
ह किंवा मग तुम्ही नका जाळु तुम्ही ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा ठेवा त्यामुळे कसं प्रदूषण नाही होत ना
हम्म हम्म हम्म आमच्या इथे पण अस कसं अं लोकांनी अस ठव म्हणजे सुका ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा असं हे केलं तर असं आमच्या इथे अस बक्षीस ठेवलं होतं आत्तामध्ये त्याच्यामुळे कसं थोडंफार लोक म्हणजे त्याप्रमाणे वागत पण होते म्हणजे असं म्हणजे चालू आहे
हो
ते तुमच्या इथे हा ओला कचरा वेगळा ठेवायचा सुका कचरा वेगळा ठेवायचा हम्म तसं केलं तरच लोकांना पण कसं हे म्हणजे तेवढं हे होतं ना मग लोकं पण त्यात याच्याने करतात हो हो ते आहेत
प्रत्येकाला त्याचा फायदाच होतो नुकसान तर काय होत नाही
होत हो हो हो नाही बरोबर आहे
त्याचप्रमाणे पाणी सुद्धा हे जपूनच वापरलं पाहिजे
वापरलं पाहिजे हो हो आता ते कसं म्हणजे पर्यावरण आता आपण माणसानीच जपलं पाहिजे ते सगळं आपल्या हातातच हे त्याला आपण म्हणजे आपणच जपलं तर ते पुढच्या पिढीसाठी पुढच्या भविष्यासाठी त्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे ज आपण असं नाही नीट ठेवलं तर काहीच होणार नाही ना मग सगळं विनाश व्हायला वेळ म्हण लागणार नाही हो असं आपणच ते सगळं नियम पाळायचं आपणच पाळायला सुरुवात केली तर पुढच्या पिढीला ते योग्य येते ऍक्च्युअली बघायला गेलं तर असं
आपणच जर आपल्याकडून पर्यावरण जर एकदम सुरक्षित ठेवलं आपलं घर म्हणा आपलं अंगण म्हणा एकदम व्यवस्थित ठेवलं तर आपल्या त्याचा त्रास होणार नाही शुद्ध हवा पाणी त्याचप्रमाणे झाडे शुद्ध हवाच देणार आणि आपल्यापासूनही प्राणी पक्ष्यांना काहीच इजा होणार नाही
हो ना तेच ना
आणि शुद्ध हवा आज म्हणजे आजच्या पिढीला खूप महत्त्वाची
महत्त्वाची खरंच आहे हो हो
आणि शुद्ध हवा स्वच्छ पाणी सुपीक जमीन असल्यामुळे म्हणजे प्रत्येक. ते कीटकनाशक पण वाढत नाही ना.
हो ते आहेच पहिलं कस म्हणजे शेती पण ही. अ बना खताची व्हायची ना म्हणजे पहिला तर म्हणजे. तेव्हा पण म्हणजे लोकं कशी तर त्यांची तब्येत वगैरे मजबूत असायची म्हणजे त्यांना आजार पण एवढे आता तर ते नव्हते पहिला पण आता का ते सगळं अ संकरित अ म्हणजे वापरलं जातं ना सगळं शेती वगैरे खत त खत जास्त प्रमाणात वापरलं जातं. तळ गो म्हणजे याची फवारणी जास्त वापरली केली जाते. आपल्या कीटकनाशकांचे वगैरे त्याच्यामुळे कसं लोकांच्या तब्येती वर पण या गोष्टीच खूप परिणाम होते ऍक्च्युली. म्हणजे पहिला वाट ते कसं. अ शुद्ध म्हणजे खाण मिळायचं ते आत्ताच्या काळत नाही मिळत ऍक्च्युली बघायला गेलं खर तरं.
तेच तोच तर मोठा प्रॉब्लेम झालाय शुद्ध हवा नाहीये खायला हायजेनिक हे.
नाही हो.
सर्व भेसळयुक्त पदार्थ खाण्यात येत आहे. त्यामुळे मग आरोग्यही चांगले राहत नाही.
नाही तर तेच झालंय असं बघायला गेलं तर. तसं पण हे दूध जे आपण मुलांना हो.
हो ना.
हो हो नाही दूध पण म्हणाव आपण म्हटलं तरी पण. मुलांना आपण दूध का देतो ते. त्यांची वाढ चांगली व्हावी त्यांना स योग्य व्यवस्थित पोषण मिळावं. पण हल्ली ते पण भेसळयुक्त. झालेलं आहे त्याच्यामुळे ते पण म्हणजे म्हणू शकत नाही का आप आमच्या मुलांना आम्ही दूध तरी चांगल्या इथं देत देतो म्हणजे असं चांगल्या क्वालिटीच असं. झाला ते.
आणि चांगली क्वालिटी मिळाल्यावर बघा ना विविध आजारांच प्रमाण कमी होत हवामान किंवा मग अ प्रत्येक गोष्ट म्हणजे चांगली सुधारणा होते ना.
होते हो हो हो बरं बरं.
आणि आजकाल तर जंगल तोडीच खूप मोठं प्रमाण वाढलयं.
वाढलेलं आहे खरच हे खरच हे त्याच्यामुळेच हे सगळे वाघ ची ते वगैरे असे गावात का घुसतात त्याच्यामुळे कारण आपण त्यांच्या एरियात गेल्यामुळे ती लोक आप आपल्याकडे यायला लागलेले आहेत असं झालेलं आहे ते हम्म.
आपण त्यांचे घर तोडलेत ना.
हो तेच झालंय त्याच्यामुळे ते आपल्याकडे येत आपण म्हणतो आपल्याला वाघ दिसला, चित्ता दिसला पण का कारण आपण त्यांच्या अ जागेत घुसल्यामुळे ती लोक आपल्याकडे जास्त म्हणजे आपल्या एरियात याय यायला लागलेले आहेत तसं झालंय ते.
हो
हम्म
आणि ते कसं आता मोठ्या मोठ्या शहरांनुसार मोठ मोठे कारखाने बांधण्यात येत मोठे मोठे रस्ते करता हे त्यासाठी ते जंगल तोड करता हे ते वन्य जीवनाचे नुकसान होतय आपलं होत हे त्यामुळ शेती अ शे उत्पादकही कमी व्हायला लागले आता.
हा हा ठीक हे चालेल चला खूप म्हणजे बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हा. धन्यवाद! धन्यवाद! हा.